हा बोला मस्त तुम्ही?
हो मी पण बाकी तुला मेनू काय आवडतो?
मला हा जास्त नॉनव्हेजच आवडतो.
अरे वा, नॉनवज मध्ये काय आवडतं?
कालच मम्मीनी चिकन बिर्याणी केलेली, मी जॉबवरून आले. आणि खूप दमल्यासारखी झालेली हा, खूप लोड असतो ना त कडे म्हणजे असं पण आपल्याला शिक् हा शिकायला पण भेटत ना?
ह ह हं.
हां तर मग मम्मीला व चिकन आणल हां आ.
च स्वयपाकाची आवड आहे?
काय बोल? हो हो आताच म म्हण जे मला ना असं चपाती चपाती भाकरी वगैरे करता नव्हती येत, तर मम्मीनी मला शिकवली. मग आता येते, हा चपाती म्हणजे असं पीठ वगैरे हो पीठ वगैरे मळता पण नव्हता येत, आता पीठ पण येतो मळता. चपाती पण करता येत आणि आता भाजता नव्हती भाजता पण येते आता. हो हो, आता मस्त अशी फुलते वरती हा. हो हो म्हणजे असं ते मटण वगैरे अं चिकनची रेसिपी करते मी. चिकन अजून आप असंच बटर चिकन वगैरे.
अच्छा.
गन ग्रेवी चिकन, अजून तंदुरी चिकन म्हणजे तंदुरीसारखा पण हा फ्राय घरीच करते मी. मी नाय बाहेरून आणायला सांगत, हां.
छान-छान चांगलं, आलंच पाहिजे स्वयंपाक पण.
हो तेच तर.
हो आधी तर काय नाय यायच आता हो. हो तेच, पहिले स्वयंपाक बाबा पहिले पाहिजे.
पहिलं स्वयंपाक पाहिजे, उपाशी कोणी नाही राहिलं पाहिजेन.
क् हो तेच तर. आता मला म्हणजे ना, मला असं नॉनव्हेज नॉनव्हेज जाम जमतं, हो नॉन-व्हेज जाम जमतं आणि भाजी-भाजी जमते, पण भाजीत म्हणजे आस त, कधी मीठ जास्त पडत, कधी क कमी पडत, हा कमी पड लं तर आपण टाकू शकतो, पण जास्त पडलं कोण टाकणार?
जास्त पडल्यावर काय करायचं माहिती आहे का? पिठाचे वगैरे गोळे करून टाकायचे. नाही तर मग आपलं हे डाळीचं पीठ असतना, त्यांचे पण अस थोडस पीठ मळण्यासारख मळायच ते टाकायचे, त्यांनी ते अ काय म्हणता मीठ शोषून घेत.
हां.
ह्म ह्म, तशा गोष्टी करायच्या, नाहीतर मग काय करायचं सुकी भाजी केली असलं मग जास्त झाली अस मग बाजरीच पीठ टाकायचं, डाळीच्या पीठाच
हां हां हां हां तुम्हाला म्हणजे हो हो तुम्हाला म्हणजे तुमची रेसिपी कुठली, म्हणजे चांगली अशी आवडते तुम्हाला.
आवडते मला हे आपलं चिकनच, चिकन कोरमा. हो ठीक आमच्या इथ नॉन व्हेज खूप हो सगळं-सगळं घरी बनवते मी, चायनीज प्रकार वगैरे सगळं येतं मला. म्हणजे मला स्वयंपाक
मला पण येतो चायनीज प्रकार. हो मला पण, पण मला मला नूडल्स येतात, चिकन फ्राईड राईस येतो. म्हणजे आपण काय घरीब आजीना म्हतो वगैरे नाही ना टाकत. फक्त असंच घरचीच टेस्ट असते ना.
हम्म
हां परत स कधी मन झाला ना सूप वगैरे प्यायचं कमी करते घरी मम्मी ओरडते नुसती अं म्हणजे म तिने भांडी घासलेली असते ना मग मी मध मध जाते करायला तर ओरडते मला
हम्म हम्् मम्मीला म्हणायचं मी बाहेरचं नाही खात ना
नाही मम्मी देत मम्मी बोलते का कर आणि तिला ना एकदा मी सोयाबीन चिल्लि... केली होती
हम हम.
तर तिला आवडली तर मला हां तर मला तिने परत सांगितली करायला मग मी परत... हो मग मी परत केली चिकन चिल्लि. तर तेच तेच सांगते सारखी तिला आवडते.
नाही छान असत सोयाबीन खाल्लं पण चांगलं असतं प्रोटीन असत ते.
हो तेच तर आता ते सुदर्शन मध ते हे झालं ना म्हणजे
आपण कस बाहेर कस ते गोष्ट ते सोयाबीन चावलं नाही जात
हां
आपण घरी
हो हो तेच खरी हा हा आपण कसं ते ते डायरेक्ट पण घेतात असे म्हणजे कडोकच सोयाबीन घेत
हा ना कडकच नव्हती व्यवस्थित भिजवती नाही ना ते हम्म
हा तेचिथ नाही इ तेे एक कंपनी आहे ना तिथ ते कॅनटीनमध्ये ते साहेब कोणतरी जेवत होते म्हणजे काल समजली मला न्यूज ही कोणतरी जेवत होते तर त्यांच्या जेवणामध्ये दी कॅन्टीनच्या माशी भेटली जेवणामध्ये हां तर मग त्यांनी कंप्लेंट केली कॅनटीनवर तर मग ते कॅन्टीनवाल्यांवर एक लाखाची हे लावले
अरे बबर
म्हणजे हां एक हां एक लाख रुपये द्यायचे म्हणजे कं ह्यांनी कॅनटिनवाल्यांनी
मला सांग ते माशी नि एवढं काय होणार आहे आता ती बिचारी उड तर उडता पडली असेल नाही तर काय झालं असेल
हां नाही नाही पण ते हां हा मग तेच लगेच एक लाख रुपया तर ते बिचारे कुठून द येणार कंपनी देतील ना
म
कंपनीच देणार
त्याला काय माशी खाल्लीने थोडी काही होणार आहे का पण ठीक आहे उंदीर वगैरे अशा काही दुसऱ्या गोष्टी ग ठीके आपण मान्य करतो म अशी साहजी की ना जरी कोणत्या पण गोड वस्तू असू काही असतू फिरणार असती पडणार असती
हो हो ते न्यूज बघितलीत आत्ता ती मगरीने बारा नाही नाही मगरीने बारा वर्षाच्या पोराला खाल्ला
बापरे! कुठे होती, कुठ झालं ते?
म्हणजे न्यूज बघितली कुठे बांगलादेशात का काहीतरी तिकडे झाली म्हणजे हा तर तो पोरगा हा हो आणि मोठी एकदम म्हणजे म्हातारी मगर अशी होती. खूप मोठी होती म हो आणि त्याचा फक्त हेच ठेवला तिने दोनदा आपटला त्या पोराला पाण्यात असं अ म्हणजे काय डोका नाही डोका नव्हता पाय धरून असा आप आपटत होती, तर म्हणजे तिचा काका आहे ना त्या पोराचा तो आणि तो पोरगा ते काका आणि तो पोरगा इथे शेतावर गेलेले तर तो वाटत त्याचा काम करून झाला ना तर तो हात हात धुवायला तिथे गेला पाण्याची तर त्याला हा मग माहिती ना लक्ष ठेवून असते कोण येतोय शिकार कोण बनतोय, हा तशी ती पाण्यातूनच अशी गेली आणि नेमकीे धरला त्याला.
बापरे!
हा मग काय आजकाल जाम म्हणजे काय होईल माणसाला म्हण म्हणजे कधी लास्ट दिवस असेल सांगता नाही येऊ शकत. हा गॅरंटीच नाही माणसाची.
चालत म कसे पण जातय, बापरे
हो कसे पण जातात तेच आणि कोणाला असं म्हणजे, त्या पोराला पण काय वाटलं असेल म्हणजे असं, हो
बेचार हात धुण्याच्या निमित्ताने सगळ्या गोष्टी होऊन बसल्या.
हो नाय म्हणून माझी मम्मी घाबरते बाहेर पाठवायला. कारण बघते ना आता न्यूज वगैरे ती हो आणि पोरी पण आ सेफ नाही बारक्या-बारक्या
म पोरी, पोरी, पोरी पण अ सावरून घेऊन जरी राहिल ना त्यांच्या पण खूप नकरे असतात अस इमानदारी कोणी नसतात त्याचे ते काठ खातात,
कोण हा हो आणि ते बार ्या बरक्या पोरी पण म्हणजे मोठ्या ठीक आहे पण, बारके बारके पण नाही म्हणजे सोडत. म्हातारे आता मागे म्हातारीवर रेप झालेला.
हा ना
हा तेच कुत्रे पण नाही म्हणजे असं सोडत मी न्यूज वगैरे बघते ना, मी जास्त न्यूजच बघते. हो
आणी ते हे शिक्षणावर पण ते चालू ना नेटच
हो हो ते माहि असेल ना तुम्हाला किती बार आठवीला पोरगी होती,
हो हम्म
हां तिच्यावर पण किती बत्तीस जणांनी रेप केला.
अरे बापरे!
हा तिला ना म्हणजे ती त्यां ती सो स्टोरी सांगते ती ना स्कूलला स्कूल मधून घरी जात होती ना क्लास मधून घरी जात होती तर तो रिक्षावाला होता ना तो वाट अ त्यांनी मुद्दाम हिला गाडी थांबवली हा आणि त्यांनीच ती जो रिक्षावाला होता ना त्यांनी तिला थांबवली ति तर तर ती बोलली का, मला माझ्या घरी सोडा मला नाही जायचंय कुठे तर तिने त्याला व विकली विकली त्या बा ह्यांनी म्हणजे ते हॉटेलला वगैरे देतात ना असं.
हम ह ह
हा तशी दिली तिला आणि नंतर मग हां नंतर मग वेगवेगळ्या हां हां बरोबर हहा ती बोलत होती का नाही मला माझ्या घरी सोडा माझं इथे घर नाही असं वगैरे. पण ते हॉटेल ज्याला विकली ना हा नाही. कोणावरच नाही मग घरचे पण म्हणजे असे असं आपले इ तर नाही पण दुसरी. गरास घरच्यांवर पण विश्वास नाही आय सॉरी भाऊ. वडील असं वगैरे
म खल्ल्या तर कोणावरच विश्वास नाही.
कोणा हो कोणावरच विश्वास नाही तेच
र् मग पण नाही कुठच नाही तू पण व्यवस्थित राजात जावर का?
हो नाही मी आता हा मी जॉबला जाते ना.
आणि मेन गोष्ट मेन गोष्ट पाणी पण प्यायचं. नाही काहीच नाही आपलं स्वतःच पाणी घेऊन जायचं. आणि व्यवस्थित लॉक करून ठेवायच्या कोणत्या पण गोष्टी पाण्याची पण बॉटल लॉक करून ठेवायची जेव्हा पाणी लागलं की तेव्हा गायचं प्यायचं. खरे की कसं आपण कुठेही वस्तू ठेवतो मग कोणी कसं काही टाकाल त्याच्यात ह. तू पण सेपरायचं टॉयलेटला पण शक्यतो टाळायचंच. आपलंपलं बात
कसं माहिती आहे आमचं लॅब आहे ना त्याच्यासमोरच टॉयलेट आहे म्हणजे तिथे सगळे आम्ही मॅडम वगैरे. सोबत जातो असं म्हणजे एकटे वगैरे नाही जात.
ते पण
हां हां